हाथ अ म्हटलं टास्क विषयी बोलायचं होतं तर
हा चालेल.
ह् बोला मॅडम बोलू का? म्हटलं प्रवास ह्या विषयावर आपण चर्चा करूया थोडा वेळ?
हो हो चालेल.
हा प्रवास म्हणजे आपल्या आयुष्यातला एक चांगले क्षण आपण किंवा एक आठवणींच संकलन त्यावेळी अ प्रवासाच्या माध्यमातून होत असते तो प्रवास आपण कशाच्याही निमित्ताने का होईना केलेला असेल. अं कुठे प्रेक्षणीय स्थळी जरी आपण भेट दिलेली असेल किंवा काही कामानिमित्त जरी आपण केलेलो असेल तर असं नाही आहे की फक्त रम्य प्रेक्षणीय स्थळ जे आहे निसर्गरम्य तिथे जाऊनच आपण अ आपल्याला म्हणजे काही गोष्टींच संकलन आपल्या आयुष्यामध्ये अ साठवल्या जाते क आता काही कार कानित ज आपण ड जवप गे पण मग तिथे एखाद्या वेळी अशी एखादी व्यक्ती भेटते किंवा काहीतरी असं बघायला मिळते की ते आपल्याला आयुष्यभर आठवण राहात प्रवासाच्या माध्यमातून
हम्म हो
ना आपण कसं आयुष्यामध्ये असे वेगवेगळे प्रवास करत असतो जसं ह पर्यटन स्थळी जातो धार्मिक स्थळ सुद्धा भरपूर आहे महाराष्ट्र ामध्येमध्ये नाही ना कारण मी तर जाती धर्मातले सगळेच लोक राहतात तर आपण अचड आहे की फक्त तर हिंदू धर्मचेच मंदिर म्हणा किंवा ते धार्मिक स्थळांना आपण भेट देतो आपण इतर धर्मीय सुद्धा जसं दामृतसरला अ पंजाबी लोकांच तर आहे गुरुद्वारा तर तो एकदम प्रेक्षणीय आहे बघण्यासारखा तर हा आपण तिथे जाऊन तो बघतो आणि तिथे बघण्याची किंवा ह ते दर्शन घेणे अनुमती सगळ्यांनाच आहे परवानगी असं काही म आहे
हम्म
तर तुम्ही काय सांगू शकता अजून तुमचा काही प्रवास असेल असा धार्मिक ठिकाणी जाऊन काही आठवणी
हो मॅ मॅडम माझा पण धार्मिक ठिकाणी अ असंच काही आम्ही आता असंच वैष्णवी देेवीला वगैरे गेलो होतो
ह
फिरायला तर तिथे एक म्हणजे वै्णूदेवीच खूपच सुंदर आहे मला तर ते खूपच आवडते मॅडम वैष्णूदवीच गड वगैरे खूप आणि असंच आम्हाला एक रेल्वेमध्ये एक अ एक मुलगा होता तो आमच्या सोबत समजा वैष्णवी जायपर्यंत सोबतच राहिला तो आणि त्याची आजी
आम्हाला तो भेटला आता अजूनही तो आमच्या संपर्कात आहे म्हणजे असा ते आम्हाला तर भेटलेलं आहे की त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती सगळं सगळं सगळं सांगितलं ते जा
हो न मग तेच म्हटलं आप हो प्रवासाच्या निमित्ताने कसं काही अ व्यक्ती आपल्याला भेटतात
नव्हत त्यांनीच सांगितलं मला म्हणजे इथे हॉटेल्स आहे इथे असं आहे तिथे आहेत असं आहे असं वगैरे तर असं मग हव तो व्यक्ती आमचा अजून मित्रच झालाय आमचा तो
हम्म तेच होते ना आणि आता जेव्हा आपण जातो समजा पहिल्यांदा आपण एकट गेलेलो असतो मग दुस दुसऱ्या वेळी कस जर कोुणाला जायचं असेल तर आपण त्या व्यक्ती म्हणजे सांगू शकतो बा की हा व्यक्ती आहे तुम्हाला व्यवस्थित तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक तिथे होणार नाही कारण काय हो नवीन ठिकाणी म्हणजे आ आजकाल तर इते लुटायला लोक बसलेले आहे की कुठे फसवणूक होईल आपल्याला सुद्धा कळत नाही ह ते सफाईशीरपणे आपली फसवणूक करून घेतात तर मग अ त्याच्यामुळे कस अस नवीन मैत्री पण होतात त्या त्या ठिकाणी तर ते आणखी चांगलं असते आणि आपल्या अ संपूर्ण परिवारासोबत आपण ते दर्शन घेतलेलं असते किंवा तेवढे दिवस प्रवास गेलेला असतो तर ती मजा काही वेगळीच असते
वेगळीच असते हो असंही काही नाही मॅडम चांगले लोक भेटतात आणि व्हाईटही भेटतात आता आम्ही कस रेल्वेमध्येध्येच प्रवास केला ना तर असं काही एक दोन बाय आमच्याशी जागेसाठी भांडायचे मॅडम तर ते अजून आम्हाला आठवते जागेसाठी आता आमचच रिजर्वेसन होतो हा तेच
चांग चांगल्याच गोष्टींच संकलन होते अस नाही काही आपल्याला वाईट अनुभव आणि त्याच्यातून आपणयच री शिकतो नवीन हा असं अस होते त्याच्यामुळे आता आपल्याकडे कसं अष्टविनायक आहे तर मग सक् सग ते अष्टविनायकांचे आपण जेव्हा दर्शन घ्यायला जातो तेव्हा ते इतक्या जुन्या काळातील मंदिर पण आताही तिथे एक असं आतमध्येध्ये जरी आपण पाय ठेवला तर एवढी असे म आपल्याला शांतता मिळते की ती शांतता आपण कितीही रूम बंद करून बसलो
तरी भेटत नाही वाट
अनुभवण्याचा प्रयत्न केला तर आप मित नाही पण म त्या ठिका ि्ही म्हणजे जो ओरा असतो तो खूप छान असतो तो एकदम आपल्याला मानसिक शांतता मिळते त्या ठिकाणी गेल्यावर अ आता लेण्यांद्री हे जर का तुम्ही अ अष्टविनायक ध मंदिर घेतलं गणपती बाप्पांच तर पहिलं तर एवढ्या उंचावर आहे त्याच्या एवढ्या पायऱ्या आहे की भयंकर म्हणजे त्या पायऱ्या चढ चढ पर्यंत आपले ना परु जेव्हा तुम्ही वर जा मिमध्ये तथ तीअसीम शांतता असेल तथ ते निसर्ग रम्य वातावरण असेल किंवा तेथील हवा जी असेल ती अगदी आपल्या मनाला एकदम मोऊून जाते आणि एकदम शांततेचा जरात जसा काही तिथे वाहतो आहे एवढी गर्दी असते पण तरी आपल्याला त्या गो
हम् नाही आपण जाताना आपण चढत तो पण तेव्हा आपण एवढं थकलो असतो पण वर विसरून जातो की आपण एवढं चढून आलो
हो वर गेला की एकदम आपला थकवाच निघून जातो आणि विसरून जातो आपण कि का पाय दुखतात आहे किंवा हो काहीच नाही आठवत हो ते काळ्या दडगडामध्ये बनलेला आहे तर त्या दगड्यावर पाय ठेवला क एवढंच छान थंडगार वाटते आणि खूपच सुंदर ते मंदिर असं आहे मला तर फार आवडलेलं आहे
हम्म
बाकीचे मंदिर आहे तरी समजा खालीच आहे डा जमीन हल्ला परंतु लेण्या हे भरपूर उंचावर आहे अष्टविनायक एकच कारण कसं आतापर्यंत आपण असं देवी असेल देवी सगळ्यावररच आहेत देवी सगळ्या गडावरच आहेत तर त्याच्यामुळे बाकीची मंदिर जमीन देवा असतात प म विनायक मधील जे लेण्याद्री आहे अ तेच एक फक्त उंचावर आहे पण मग तेथील अनुभव मला फार छान आलेला आहे माझा अजून तुम्ही काय सांगू शकणार मॅडम
अजून मला पण असं प्र म्हणजे प्रवास वगैरे करायला खूप आवडतो बाहेरगावाला जायला वगैरे पण खूप आवडतो फिरायला आवडते असे रममी ठिकाण पाहायला आवडतात हम्म
मला असं वाटते काहीतरी दोन तीन महिन्यातून किंवा सहा महिन्यातून एकदा तरी आपण अस क मैत्रिणी मैत्रिणी जाऊ शकतो मैत्रिणी सोबत केलेली पण मज्जा फार असते आता तर पाऊस सुरु होणार आहे की ती भरपूर ठ धबधबे सुरू होतात मग तो धबध पण अनुभव खूप छान असतो फक्त काय आहे थोड काळजीपूर्वक आपण जर सगळ्या ठिकाणी वा वावरलं तर मग आता कस मुलं मुली जातात वगैरे खूप मस् करतात आणि तिथे लिहिलेलं असते की तुम्ही ते जाऊन फोटो काढू नका या ठिकाणी हा प्रतिबंधित क्षेत्र आहे तरी पण तिथे जातील वगैरे अस
हो ना मॅडम काय काय ठिकाणी अस लावलेले असते की आता इथे आम्ही काही दिवसांनी पाणी सोडू बा तरी मुलंला मुलं कसे एन्जॉय करायसाठी जातात मग कसं ते वाहून वगैरे जातात त्याचीच फक्त काळजी घ्याव लागणार आहेत
हा तेच तर
नाही जायचं ब आता मागेच खूप ठिकाणी पूर वगैरे आले खूप असे व्हिडिओज वगैरे आलेले होते आपल्या याच्यावर कि बा असं गेले चालला गेले कोणी अस नका जाऊ तरी खूप ऐकतच नव्हते मॅडम तेव्हा
ऐकत तेच म्हणत प्रवास म्हणजे कस चांगली अनु असात कोणाला कधी वाईट पण अनुभव येतात अस आता वॉटर पार्क पण आहे वॉटर पार्क म पण खूप काही घटना घ दिसतात आपल्याला हो तिथे पण मग कस थोड का तुम्ही आनंद घ्या पण मग सगळ्याव री बाळगून जर केलं तर मग आनंद पण होईल आणि आपल्यामुळे काही त्रास झाला नाही पाहिजे ह गोष्टी च पण जर आपण प्रत्येकाने ठरवलं तर मग आपला सगळ फक्त. कुठलाही प्रवास असो तो सुखकर आणि आनंदमयी होणार असं मला वाटतय
हो आता तर खूपच आता चालूचन जात आता काही आपण साधं गणपतीच म्हणतो मॅडम आपण गणपतीत पाहायला वगैरे जातो. आता असं काही नाहीये आता लोक श्रावण महिन्यात सुद्धा. असं जे जे सनवार चालू त्याच्यात जातातच हमखास फिरायला श्रावण महिन्यात चारी सोमवारी समजा प्रत्येक सोमवारी कुठे ना कुठं असं जातात जाता
पाइ वारी वगरे आाढ एकादशीची वारी पण निघालेली आहे तो पण एक प्रवास खूप खूपच छान असतो सुखद असतो. त्या वारी च्या माध्यमातून आपल्याला इकोप्याच प्रदर्शन होते. सगळे जण एक साथ जातात.
आम्ही पण जातो. मॅडम आम्ही खामगाव ते शेगाव पाहि जात असतो आम्ही आणि. कोओला तेशेगाव पण जातो आम्ही पाय मैत्रिणींसोबत वगैरे नाहीतर फॅमिली पण जातो अस पाय जातो पण आम्ही
हा हा
त्याचाही अनुभव
कायच हो. नंतर ते आपल्याला तर जर असं म्हटलं की अर्धा तास बागीमध्ये च मारून या तर आपले पाय दुखतील पण ते वारी म कितीही दूर गेलं. तर मग आपल्याला ते काहीच वाटत नाही पूर्ण ते अ तो जो प्रवास आहे तो काही वेगळाच असतो छान असतो तो.
हो.
चालेल मॅडम मग छान वाटलं मला प्रवासाविषयी माहिती ऐकून.
पण हो मॅडम मला पण छान वाट हो